हॅलो‌ऽऽ हॅलो,, हां आवाज येतोय,,, हॅलो,,,
आता येतोय आवाज,, हॅलो,,
हो हो येतोय,, काय करताय, काय करताय ताई, ऑफिसमध्ये य की,, घरी य,,,
नाही ऑफिस मध्ये य,,,
हॅलो,,,, हो का,,,, काय नै आमचं,, काही नाही आता जस्ट एकदम छान पाऊस पडतोय,, तर आज खूप छान मूड य, थंड थंड आहे, आज मस्त काय म्हणतात चहाचा कप,, कप आणि आज छान भजे गरम, गरम भजे खाण्याचा मुड आहे,,,
बर,, काय नाय आमच्याकडे पण थोडासा पाऊस पाठवा,,
खूप दिवसांनी पडलाय आज आमच्याकडे पाऊस,,, म्हणजे आमच्या आजूबाजूकडे सगळीकडे झाला आमच्याकडे सुरुवात झाली मग तुम्हाला पावसात फिरायला आवडतं का तेई
म पाऊस म्हणजे माझ मित्र आहे पाऊस म्हणजे माझ्या सखा आहे
अरे वा-
हॅलो पाऊस म्हटल्यावरती मला चि्खुल नको ब बच इतकंच माझं प्रोॉब्लेम शिक्षण नको बाकी फुटकळ चालते पण पाच पावसात ना मी मार्शिस ला गेलेले पावसात मी लोणवळला गेलेले आहे गोशी डॅम माणची घाट हाच बरोबर हे दोन फ ब खेळ अ अजलओक अ नाशिक जवळील खंडोबाची मिळाली
अच्छा -अच्छा -अच्छा पण मग जे तुम्ही आता हेच- सांगितलं नाणे घाट वगैरे तिकडे तिथे तर आजकाल म्हणजे पावसात तर खूपच गर्दी असते ना- तुम्हि गेला
माळशेच घाट जोय माळशेच घाट जोय ना तिथे मी- नेहमीच गर्दी असते कारण की अ तिथे तुम्ही- रस्त्यावर म-म बीच रस्त्यावर थांबून तुम्ही धबधब्याचा आनंद घ शकतात अशी गोष्ट आहे तथे एक वे हिच गोष्ट आहे आणि लोणावळ्याचच जर आहे लोणाळ्या तो बुशम्ही डॅम तर तो पण एक म्हणजे लोणावळ्या जात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी धबधबेमुळे भेटतात तुम्ही कुठे पण जा तुम्हाला धबधबे भेटतात तव त
अच्छा म्हणजे कस सध्या आपल्या फॅमिली सोबत जात- प्रत्येक ठिकाणी गर्दीत नकोसं वाटतं ना जायला कारण की आपल्या मुलं वगैरे असतात तसं- आम्ही तर सध्या आम्ही सगळे हा बोला-
अ तुम्ही म्हणा हे जे मनमाडच्या जवळ आपले हे जे आहेत ना छोट, - छोटे -छोटे तरी गे तुम्हाला छान हे दिस पाऊस असल्यावर पण ना
हो हो तसच अजून एक शप्तशृंगी गड आहे तिथे ते लोकेशन तसच आहेत ना ते म्हणजे असं खूप छान पावसात अ -शृप्तशृंगीला अच्छा अच्छा म्हणजे तिथे नाही पहिले एक दोन पाऊस पडल्यावर जाऊ शकतो ना आपण भंड दरा म्हणा म्हणजे मेन पावसाच्या ट्रॅकिंगचे ठिकाण आहेत ना भंडारराला पण आपण जाऊ शकतो ना
हो भंडारदरा पण चांगला पण तो पावसाळ्यात नसतो नाही काजवा मस्त पाऊस चालूच आहे ना नाही पावसाळ्यात चांग असतो पाऊस झाला तो थोडसा कमी होऊन जातो तो राहतो ऑक्टोबर मधे पण, ऑक्टो ह्या सगळ्यांत जास्त जून महिन्यामध्ये जो आहे ना तो जास्त चांगला असतो. जर काजवा महोत्सव पहायचा असेल तर, पावसाळ्याच्या आधी जाऊन जर तुम्ही गेले त्याच्यात पौर्णिमेच्या रात्री न जाता अमावशेच्या जवळपासच्या दिवसांत म्हणजे तेव्हा बाहेरचा जो लाईट पूर्ण अंधार असतो आणि त्या अंधारामध्ये जेव्हा तुम्हीं अ तिथे असाल तर तुम्हाला त काजवांचा जो छोटे छोटे त्यांचे जे ब्लिंक करता ते फायरफ्लाईज तर ते बघायला खूप मजा येणार पण जर पौर्णिमेच्या
आमच्याकडे म्हणतात आमोशाला रात्रीचा प्रवास करून नाई असं असतं, तसं असतं
कारण की जु जुन्या काळामध्ये ना लाईट नव्हते, तुम्ही बाहेर गेले का तुम्हांला लाईट तुम्हाला काय दिसणार बाहेर म्हणून आमोशेच्या दिवसात म्हणे ते बाहेर जाऊ नका. पण आत्ताच्या काळात त तुम्ही कुठेही जा तुम्हाला मग पौर्णिमा सारखा प्र प्रकाश दिसतो त आमोशा असो का काही असो. तुम्हाला काय इश्यु आहे? तुम्ही कधीही कुठेही जाऊ शकता.
हम्म.
आणि आजकाल कसं, आमच्या लहानपणी काजवे यायचे आम्ही त्यांना बॉटलमध्ये वगैरे भरायचो. मग ते ठेवायचं तसे काही प्रकार केलेत का तुम्ही?
हो मी माझ्या बहिणी बरोबर केलेले हे प्रकार सगळे.
म्हणजे काजवा किती दिवस? म्हणजे बॉटलमध्ये जर टाकला तर किती दिवस जिवंत
नाही एक दिवसानंतर आम्हाला स्वतःलाच त्याची दया यायची. आम्हीच त्याला सोडून देतो, त्याला जास्त काळ आम्ही ठेवलेला नाहीे.
म आपली मम्मी वगैरे म्हणत असेल ना, की थांब तुला पण तशी बंद करते एका रूम मध्ये. मगं तू बघ.
हम्म नाही मग तेवढा वेळ तेव नव्हत देत ना. नाही एवढा वेळ येऊनच नव्हतं देत पण आत्ताच्या मुलांसारखं एवढी हट्टी नव्हतो न आताच्या मुलांना जर तसं म्हटलं तर ते म्हणतात ठीक आहे तू करून बघ तुला जर जमत नसेल तर, तू बंद करून बघ. इतका हट्ट असतो.
ॲक्च्युली ह्या मुलांच्या हट्टीपणात आहे ना फिफ्टी पर्सेंट काही म्हणजे सगळीकडे नाही पण काही ते ना आई लोकांचा जास्त हळ हे असतो हाट की नाही.
आईचा आईचाच नाही फॅमिली चाच असतो कारण की जेव्हा आई वडील जर आई रागवते जर ती पूर्ण फॅमिली म्हणजे तिची जर, दादी दादाजी आहे. अ वडील य ह्या सगळ्यांनी जर ती जर रागव ते ती प्रॉपर कारणा करता रागवते तर, त्यावेळेस त्या गोष्टी तिला ज सगळ्यांनी धरून ठेवलं म्हंजे तुझी मम्मी म्हटली ते बरोबरय, तुला ते ऐकावंच लागणारं आहे जर ही गोष्ट स्पष्ट म्हटले त त्या मुलाला पण त्या गोष्टींवर चुपचप त्याला, ती गोष्ट फॉलो कराव लागते ऐकाव लागते. पण असं होत की आई म्हटली की, मग बाकीचे लोक म्हणतात नाही नाही ते लहान मुलय कशाला त्याला बोलते? दे सोडून तो झालं तर जाऊन दे मग त्या मुलाला तो स सपोर्ट भटतो सपोर्ट मिळाला म्हणजे संपला विषय मगं, तो काय करणार आहे चला माला जिथून सपोर्ट मिळतो, मी त्यांच्या बाजूला जाईल त्यांच्या बाजूने केला तुम्हाला जसं पाहिजे तसं मी करू शकतो.
मी मोस्टली जे पण जॉईंट फॅमिलीत राहिले आहेत ना, जे जॉईंट फॅमिलीत दादा दादीच म्हणजे खूप हो अ म्हणजे काय म्हण खूप जीव असतो, आपल्या नातूमध्ये नातीमध्ये म्हणा. पॅम्परींग म्हणजे त्यांचं म्हण असं की ठीकए आता तो लहान आहे, तोपर्यंत ठीकए, मोठे झाल्यावर तर ते होतातच. म याच्यासाठी
याच्यात मारून सुद्धा देते. आणि ते तर आहे म्हणजे ती सुरवात मुलांची म मुलगा एक एक आणि मोस्टली अभ्यासला बसल्या जास्त मुलं की हो अभ्यासाला बसलं म्हणजे ही काय दोन तीन तास मम्मी काय सोडत नसते, म तो मुलांचा हट्टीपणा काडण्यासाठी काही आयडिया आहे का तुमच्याकडे? आता माझा स्वतःचा मुलगा आहे असे म्हंटलं आहे, पण न लिहिण म्हणजे त्याला फार मोठं असं म्हणतात ना, काळ्या पाण्याची सजा अशी वाटते. तुम्ही त्याला फिरू द्या खेळू द्या ते खूप छान करेल. तो पण अभ्यासाला बसला म्हंटलं की बाप रे बाप. मग त्याला असं काहीतरी घाबरावं लागतं, नको म तुझ्या मम्मीला फो मावशीला फोन करेल मामाला फोन करेल म त्या बिचाऱ्यांना मी कामाला लावत असते बिचारे ते तर काही सांगत नाही, ते त्यांच्या कामातून वेळ काढून माझ्यामु मुलाला सांगतात हो की तू असं कर आणि ऐकतो मेन म्हणजे ऐकतो तो त्यांचं. मी जेवढी ओढून सांग का माझी मोठी कंप्लेंट असते, ती अशी करते, ती तशी करते हा मावशीने सांगित का बेटा तू करून घे, मग छानपैकी करणार. म याच्यावर तुम्हाला काही म्हणजे, सजेशन द्यावं वाटेल का?
सजेशन हेच की, आपण जितक्या वेळ मुलांच्या मागे लागू ना की हे न करू तू नको करू मुलांना रोखत असतो. नको नको नको. मुलं तेवढं जास्त करतात तर, थोडस इग्नोर करायला जर आपण शिकलो ना ते ठीकए, आपण म्हणतो तसच मुल वागन मॅडम कधी कधी मुलाला त्यांच्या हशोबाने पण जेव्हा गरज पडेल तेव्हा दाखवा पण पूर्ण वेळ जर तुम्ही त्याला टोकतच राहिले ना तर ते मुलगा, मुल जे पण मुल आहे ते ऐकणं सोडून देत.
पण आजकाल सग मुलं लिखाणच करत नाही ना, ताई लिखाण का म्हटलं की म त्याला खेळण आठवतं हे आठवतं
त्याला कारणीभूत कुठे ना कुठे आपण सुद्धा आहोत, कारण कि मुलांना ना जेव्हा दिसतात की आप त्यांचे पेरेंट्स ते पूर्ण वेळ त्यांना हळूहळ्या बोलते पण काय होते? आपण पण कुठे कुठे जाऊ द्यायच आपण स्वतःला घरी आलो मला रिलक्स पाहिजे, रिलॅक्स पाहिजे तर मुलाला पण रिलॅक्सच पाहिजे त्यांचा रिलॅक्स म्हणजे, त्या तो वेळेचा त्यांना प्रश्नच नसतो. तेवढी अक्कल मुलांना की ते मुलांनाच आपणच नसतो झालं का? शेवटी मॅच्युरिटी लेवल असो, काही असो हम्म.
हो ती तर आहेच
त्यांच्यामुळे आपण थोडस आहे ना, कधी कधी काही गोष्टीत ए ना हा म तेच ना थोडं थोडं कधी कधी काय करायचं? की ओके चला ठीक आहे. लेट जेव्हा खूपच वाटेल तेव्हा थोडसं त्यांना रागून तस नतर म पुर्णवेळ न रागवता न टोकता काही प्रेमाने गोष्टी होऊन घ्यायच्या. बरोबर त्याला म्हणायचं असं नको कृत्यक करून बघ बरं असशा केल्याने तुला कसं वाटेल बघ बरं झाल्यावर हे वाटलंच तर करू म्हणजे त्यांना थोडसं गोष्टी डायव्हर्ट करून
ओके ओके चला तई थँक यू आपलं तर वेळ पण होत आलेला आहे छान वाटलं तुमच्याशी बोलून तु मी सांगितलं त्याप्रकारे नक्की मी माझ्या मुलासाठी अप्लाय करेल. नेक्स्ट कॉल मध्ये सांगेल मी तुम्हाला कस वाटलं! ओके थँक यू ताई थँक यू -
थ बाय थँक्यू -